हॅलो
हा कायकरालायीस
काय नई बसलोय राव मॅन्युअल लिहित
हा हा
काम काहीतरी तुझं काय चाललय
माझ नाही अजून तू
न्यानय न्यानय एवढं लवकर तस संध्याकाळच चहा पित पण न्हाय कधीतरीच मूड झाला तर प्यायच नाही तर नाहीच पित
हा हा मी पण जास्त असं घेत नाय हा हा
कच्च्य
मग आणि काय निवांत
होय निवांतच काय करायचं
हा हा
न
प्लीज म्हणलं जरा फोन करूया म्हणलं
हमं वर्ल्ड
हा हा थोडंफार विचारायच होत तुला
काय बोल की
हा इथ आमच्या इथे एक चेस कॉम्पिटिशन हाय
हा
हा मग त्यासाठी मला जर थोडी इन्फॉर्मेशन पाहिजे होती तुझ्याकडनं
काय इन्फॉर्मेशन पाहिजे तुला
म्हणजे हा चेस बदल
हेबग तुला बेसिक तरी माहितेय चेस बद्दल काय
हा थोडंफार माहितेय
काय माहित आहे तुला
अस जास्त जे पुढच प्यायय असतात असं प्यादे
हा
त्यासे एक एकनच म्हणजे पुढं पय जातात आणि हत्ती असतो तो स्टेटच जातो ना
हा
हा
आ
आणि बार जेवढेच माहिती आहे थोड फार
सगळ्यात अधिक कनी तो चेसचा बोर्ड असतोय त्यात किती कॉलम असत्यात चौसष्ट कॉलम असतात हा आणि तुझ्याकडे जो आत्तापर्यंत मराठीत त्याला प्याधे असतात आणि ते बाकीचे हे सगळे म्हणजे ते सोंगट्या असं म्हणुया आपण त्याला त्या किती असतात तुझ्याकडं एकट्याकड एकाच्या एका रंगाच्या सोळा असतात
सवा
काळ्या सोळा आणि- पांढऱ्या सोळा अश्या टोटल बतीस ह आणि- पूर्ण कॉलम असतोय तो चौसष्टचा असतोय चौसष्ट बॉक्सचा हं मग पहिला अरेंजमेंट कशी असतात बघा सगळे एका ला पुढ सगळे सोळाच्या सोळा प्याधे अ सोळा म्हणतो आठचे आठ प्यादे आठ प्यादे असतात आठ आठ आडवे कॉलम आठ उभे कॉलम असतात आठचे आठ आडवे प्यादे लावतात पहिला हम्म आणि मग त्यानंतर खाली असते एका राजा असतोय एक राणी
हा
दोन उंट दोन घोडे आणि त्यानंतर दोन शेवट राहिले आपले अ हत्ती
हात्ती
हम्म पहिला बघ एकदम कडेच्या कॉर्नरला काय लावतात हत्ती लावतात.
हा
दोन्ही साईड ला त्यानंतर मग असतोय तो उंटा असतोय दोन्हीकड त्यानंतर मग असत तो घोड असतोय
हा
ह त्यानंतर घोडा झाला की मग त्यानंतर असे मध्ये एक राणी असते आणि मग त्याच्या बाजूला रा राजा
हा हा
हम् आणि मग पहिला असंच सेम पांढऱ्याचं पण
हा हा
आणि मग पहिला जातोय तो डाव जातोय अ प्यादा गेला समज तुझा प्यादा पहिल्यांदा चालता ना दोन पावलं चालतोय पहिला पहिल्यांदा हा पहिला जाताना दोन पावलं जातोय पुढं आणि नंतर मग एक एक जातोय आणि न आणि बघ जर प्याद्याच्या समोर कोणतरी असेल
हा
तर प्यादा पुढं जाऊ शकत नाही आणि प्यादा मार मारताना एखादा हीला तर तो तिरकच मारतोय हा ते माहितीच असेल तुला ते तिरकंच मारत सरळ मारू शकत नाही.
हा
आणि बघ आपला घोडा चालतोय तो अडीच पावल चालतोय अडीच कशी दोन पुढं आणि एक आडव एक दोन सरळ आणि एक आडव असं दु दोन साईड ला उजवीकडं डावीकडे दोन्हीकडे कुठं पण आडवं एक पाऊल अर्ध पाऊल ते जात हम् आणि घोडा काय कसा आपण त्यातून समोर जरी कोण असलं तरी घोडा तिथनं निघू शकतोय. घोड्याच काय नाही हा घोडा पुढ माग आडवं सगळीकडे जातोय पुढ आणि पाठी दोन्ही साईडला उजवीकड डावीकड पुढं पाठी माग असं सगळीकडे येऊ शकत. आणि परत आणि हा. काय राहिल आता उंट. उंट बघ कसा तुझ्या कलर म हा तिरका जातोय आणि फक्त कसं असतंय. समज तो पांढऱ्या कॉलम मध्ये उंट आहे.
हा
तो पांढऱ्याच कॉलम मध्ये तिरका जाणार मग ते क पण अस डाव्या साईड उजव्या साईडचा तिरका उलट आणि राहिलं कोण राजा राजा एकच पाऊल चालतंय- मग ते कसं पण असेल उभं म्हणजे पुढं माग तिरकं आणि आडवं असं कसं पण एकच पाऊल खरं राहायचा. एक पाऊलपेक्षा जास्त नाही. हम्म आणि राहीला हत्ती हत्ती सरळ आणि आडवा किती पण पावलं चालतंय.
हा
आणि म राहिला तो वजीर वजी-वजीर हा कसं आपण किती पण पावलं कसं आपण हा
बर
आणि आपलं काय राहिल अजून त्यात हा हे सगळं झाल. सगळे झाले ना हा बर मग अजून मगं सगळ्यात त्यात म्हणलास तर सगळ्यात चांगलं चांगलं पाऊल असेल जे चांगला त्या चेसच्या गेम मधलं मला आवडणार तरी प्याद आहे बग. प्यादा जर अं प्यादा बघ शेवटच्या घरापर्यंत गेला. म्हणजे शेवटचं घर म्हणजे कसं अं.. बघ आता तू ते माहित आहे ना तुला शेवटच घर हा.. दुसऱ्याच्या याच्यापाशी शेवटच्या घरात गेला तर तो त्याला पाहिजे ते बनू शकतोय जे प्याद्याच आपण पाहिजे तर राजा घेऊ शकतोय वजीर घेऊ शकतोय घोडा घेऊ शकतोय. उंट घेऊ शकतोय आणि हत्ती
म्हणजे आता त्यांचं तर जे मेलेलं असतंय आपले प्यादे जे असं नाय असते आपण जात दुस दुसऱ्या ज गेलो पशी गेलो आपण. प्याद घेऊन तर आपलं ते मरत परत मिळतेय काय मग?
नाही नाही मेलेला परत मिळत नाही मेलेला तो परत मिळत नाही जो तू प्यादा घेऊन गेलायस तिथं त्या प्याद्याच्या बदली तू तुझा उंट तुझं मेलेला जर उंट असेल
हा
तुझा उंट मारलाय त्यानं हा मग तू प्यादा त्याच्या शेवटच्या घरापर्यंत घेऊन गेलास हं मग तू तुझ्या प्यादाचा उंट बनवू शकतोस किंवा राणी बनवू शकतोस असं काहीतरी तुला पाहिजे तर बनवू शकतोस. शकतोस तिथं.
हा
तुझ्या मेलेला उंट परत येणार गेम मध्ये आणि तुझ्या प्यादा तो बाहेर जाणार. असं होणार हा अस हाय ते
हा हा
आणि
मी काय एवढंच माहिती हवी होती थोडी फार म्हणताना तुला येतंय ना खेळाय चेस तिन
हा खेळतोय ते बऱ्यापैकी तेवढे येतंय असं काय एवढं सगळंच माहितीय असं काय नाही पण थोडीफार तेवढी माहिती आहे जनरल हा
मी एवढं पण घेतल एवढं माहित नव्हतं मला पण म्हणून म्हटलं ार त्याला म्हणलं
हा हा हा हा
हं
मग अजून काय
आणि काय नाही बग निवणत तेच म्हणलं तर थोडेफार इथं ह स्पर्धा घेत माझ्या कॉलेजमध्येध्ये स्पर्धा आहेत
कॉलेजमध्येध्ये आहे ते ते काय हे आहे काय स्पोर्ट्स डे आहे काय तुमच
स्पोर्ट डे नाही असं आहे आमच फंक्शन फंक्शन आहे आस कॉलेज म्हणजे कॉलेज म्हणज कॉलेज नाही डिपार्टमेंट आहे
हा
हा त्यामध्ये असं ठेवलं आहे स्पर्धा
बर
मी तिला म्हटलं थोडफार म्हटलं घेऊया म्हणलं कुठ तरी भाग
आणि कुठले कुठले गेम आहेत कॅरम वगैरे असतील
हो करेम आहे करेम काय रेगुल माहित आहे एवढं काय नाही कॅर मधले काही एवडं ना हो हम्म
म्हणजे फक्त असे इंडोअर आहेत का आउटडोअर गेम पण
दोन्ही पण आहेत इंडोवर दोन्ही पण आहेत होय आउटडोर ला क्रिकेट ह फुटबॉल आहे
हा
हो कबड्डी खो खो बहुतेक आहेत मला पण एवढं माहित नाहीत
हा तु का आउटडोर काय खेळणारस का
आऊटडोअर आता बघूया अजून प्लॅनिंग तरी कराय नाही पोरांनी
हम्म
त्यांनी घेतले की मग घ्यायचा भाग त्यामध्येच
त्यातलं काय खेळतेस काय सगळं खेळतेस काय क्रिकेट
हो क्रिकेट खेळतेय फुटबॉल जास्त नाहीस
हा
होय क्रिकेटमधलं य तेथवढं फार
हा काय बॅटिंग बॉलिंग किपिंग काय करूते
बॅटिंग
बॅट्समॅन असे होय
हो होय तुला एत्य का नाही
क्रिकेट खेळते ग
हा तुमच्याकडे भरपूर खेळत असतील तिकडे
कोकोनट क्रिकेट चय इे ते
होय आमच्या इकडे न असतीलल जास्त
आम्ही हे आमचे स्पोर्ट्स होत ना त्यावेळी खेळवलो क्रिकेट टीम टीम घातलेली आमची फर्स्ट इयर ची
हा हा
घेतला म्र क्रिकेट च घेतला काप
हा हा
फायनल घेतली आणि जिंकल फायनल लास्ट इयर बरोबर होते आमची फायनल
हा हा.
काय झालं आम्ही एकच मॅच खेळलो पहिली, त्यांनी काय केलं माहिती हाय? पहिली पहिली मॅच झाली त आमच्या डिप्लोमाची झाली
हा.
त्यांनी असं ठरवलं की चिट्ट्या काढायच्या ह्यातन आमची मॅच झाली आणि आमच्या नंतर सेकंड इयर आणि थर्ड इयर ची मॅच झाली
हा‌ हा.
अ नाही अ सेकंड इयर लास्ट, इयर मॅच झाली आमच्या नंतर. मगं त्यात म्हणजे जिंकल. -
हा.
आणि आमच्या असे चिट्ट्या काढल्या त्यांनी. -
हा.
त्यात जिंकलं लास्ट इयर आणि मगं आमचं नाव. - त्या दोन्ही दोन नाव चिट्टीत टाकलीत आणि काढलीत, त्यात निघाला आमचं नाव फर्स्ट इयरच. - मगं आम्ही फर्ट इयर वाले गेलोडयरेक्ट फायनलला बाय दिली्हा बाकीच्या मॅचेस. - आम्ही गेलो डायरेक्ट फायनलला मगं लास्ट इयर आणि थर्ड इयर ची मॅच झाली. त्यातन जे जिंकल ते. - फायनल ला येणार अस ठरवलं म परत लास्ट. - फस्ट इयर खेळलं लास्ट इयर जिंकलं थर्ड इयर बरोबर. - मगं आमची फर्स्ट इयर आणि लास्ट इयरची मॅच लागली.
हा.
लास्ट इयर वाल्यांना आम्ही हरवलं खरं आम्हीं जिंकलो. मस्त मध्ये.
होय,
का सांगूलाला मॅच मध्ये असच, दंगा झालू होता. ती लास्ट इयर वाली बाहेर बस- ली ती चिडाशिडी चालु होती त्याचीअसा बॉल टाकला तसा बॉल- टाकला आणि अंड रामनाय रे- हा. आणि ओरम रे आमचं अंडरम पण नाय - ओवराउच खेळत होतो मग काय- मस्त मजा आली खेळायला खरं.
होय त्यास नी दिश लागन झिकून, मग तुमच काय अजून दोन वर्ष आहेत की. हा तीन वर्ष मगं- त्यांच लास्ट वया आहे म्हणलं त्यास नि जरा स. -
जिंकले असते क- आम्ही ट्राय मनत होतो, त्यांना चांगलं खेळायचं होत. खरं मॅच, - आम्ही लास्ट ला ओवर ला घाईला आलेलो खरं काय हाल - बॉलर जरा घाबरलेला रे,
हा.
चिरवली मारा लागलेली कि तो जरा घाबरलेला, मगं तिन लूसबॉल टाकले दोन तीन. किती पाहिजेल होता. माहिती हाय लास्ट ओवत लाप मं सव्हीस - पाहिजेल होता लास्ट ओवर ला.
हा,
नाही. यो घाबरला हनं लूज बॉल टाकली तीन चार, मगं शेवट बॉलला सहा पायल होता अशी मॅच आणली त्यानं लास्ट बॉल. -